हॅलो!
हा आई काय चाललंय?
हम्म अलोच.
काय करायला लागली म्हटल. जेवण झालं का? आज काय पाऊस सुरू झालाय वाटत?
हो आत्ताच पाऊस सुरू झालाय.
हा दिवसभर चालु आहे आमच्याकड.
हम्म इता आता सुर झालाय.
हम्म ह,
आवडली की.
आज काय बनवलं जेवणामध्ये.
आमटी ही रस. हा आंबेच रस,
हो कसं करत काय आंब्याचा रस.
काय साली कढायच्या अन् आंबा पिळून घ्यायचा. हो आणि काय रस खाली, काय घालायचं? लागलं तर साखर घालायची मी हम्म घालायचं ला वाट- नाही तर नाही आणि हा
हा,
अ रवीनी मिक्स करून घ्यायचा.
बर-बर आणि डाळीची आमठी कशी केलेली?
डाळ शिजवायची लसूण फोडणी ला घालून. आमटी करायची.
लसूण घालायचा काय?
ह फोडणीला.
बर-बर-बर आणि ए कशांची आज रेसिपी सांगणार तूं बटांट्यांच्या भाजीचं सांगतेस कां
कायं बटाट्यांची भाजी बटाटे उकडूंन घ्यांयचे त्या मंग साली काढूंन घ्यांयच्या फोडी करायंच्यां तांदळाची कंडी मी घालांयची हां सगळं घालायचं फोडणीला देऊन परतायची खालीवर
हां ह आणि आलं लसूण घालतेस का नाही. हम्म हम्म. बरं बर-बर, आणि मग मिठ आणि साखर घालायची का?
हा चवीला मीठ घालायच साखर घालायची.
हम्म कांदा लाल हूई पर्यत परतायचा का? बर-बर, बर-बर आणि तू ते भरलं वांग कस करतेस?
तिखट मीठ आणि शेंगदाणा कुठ एकत्र करायचं त्यात
वांग्याची साईज काय पाहिजे असल साईज कशी घ्यायची वांग्यांची?
काय वांगी अशी येतात तशी भाजेला येतात तशीच की.
पारव्या कलरची घ्यायची काय?
हा काय वेगळी नसत हा काही वेगळी नसत. बरीच होत त्यात हम् छोटी ही असतात. ती असतात.
आणि कशे अर्धे अर्धे करायचे का ऐकालाच असं स्वस्त अधिकच्या ह्याच्यात
थोडस अर्धे चिरून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं. हो.
काय भरीत सांगतेस का?
हा भरीत सांगाय लागली. हो वांग भाजायच. चांगल भाजल्यावर मग त्याला तिखट मीठ घालायचं कुस्कटायचं कांदा घालायचं. एकत्र करायच. तर झाल कोणाला फोडणी देऊन पाहिजे असलं नाही तर तस पण आवडत.
आणि त्याच्यामध्ये काय कोथिंबीर घालायची का?
घरी आल्यावरती काय करायचं.
आणि लसूण फोडणी टाकायच का कस का कच्चा.
लसूण काय नाही काय नाय घातला चालतोय कांदा असतोय ना.
हम्म हम्म हम्म हा मी एक नवीन शिकत. आपले वांग्याच भरीत ते कसं माहितीय का वांग भाजून घ्यायचं. आणि त्यात कांदा पण घालायचा आणि ते परतायच आपण टोमॅटोची भाजी करतो की नाही. कांदा पण घालायचा आणि टोमॅटो पण घालायच त्याच्यामध्ये आणि आलं लसूण घालायचं. आणि ते फोडणी करायची त्याची त्यात ते वांग शिजवलेलं. घालायचं म्हणजे शिजवलेलंच वांग्याचं भरीत असं.
हम्म आम्हाला कच्चच आवडतं.
हम्म हम् ते पण नवीन प्रकारच चांगलं लागतय.
आणखी नवीन पदार्थ काय सांगता येईल तुला ह् काय बरं अ. हम् काय सांगू शकतो. ते जर पुरणाच्या पोळ्या सांगू शकतेस.
सांगू शकते नाही तर सांज्र भी सांगू शकते. हम्म सांज्र राव्याच तांदळाच पीठ असतय.
बर.
त्याच्यात गूळ घालायचं आणि थोडस पाणी घालून असं. मग ते करायचे आणि बटाटा व आणि मैदा घालून कणीक तेन मळायची. असं चपाती सारखेच. ह्याच्यात ते भरायचं आणि असं आदर आदर लाटायचं.
अ रवा आणि पिठी असते. हम्म हा ती हा. पिठात भरायचं आणि आदर आदर थोडस लाटायचं आणि तळायचं.
हम्म हम् हम् असा गुलाबीचा रंग येई पर्यंत काय?
व्हय त्याला सांग. वगैरे म्हटली का?
सांजोऱ्या बरोबर. आणि आता पुरण पोळी सन.
ह पुरणपुळीच काय आहे. कणिक पण चालती नाहीतर मग रवा मैदा पण चालतो क मिळून ठेवाय ग. आणि पुरण शिकवून घ्यायचं त्यात पाणी काढायचं. त्यानंतर गोळसाखर असला. तर दोन्ही चाल. दोन्हीपैकी एक कुठलं तरी चालतंय आणि मग ते असं आठवून घ्यायचं मुरदर होस्तवर आठवलं की मग य खालीम दोन्ही गटलं चालतंयट. तर करते कोणतही हम्. आणि एकत्र करून पुरणपोळी करायची. काय हा पुरण हो शिजवून घ्यावं लागते. गुळ घातल्यावर गुळ साखर घातल्यावरती पातळ होणार ना मग त्याला शिजवून घ्यायच. हो.
बर.
हम्म वाटून घ्यायच.
हम्म हम्म हम्म
आणखी एक पुरणाचा प्रकार सांगते तुला. एकन एक अ घ्यायची. आणि थोडीशी अ चपाती सारखी थोडीशी ढिली करायची. आणि पुरण जास्त. त्या पुरण झालेल असतं की साखर घातलेली किंवा गुळ घातलेला. जास्त आहे. आणि मग ते छोट्या छोट्या लाटायच्या आणि त्यात ते पुरण भरायच. आणि ते तळायचं.
तळायचं.
हम्म नाही ती पुरण घालून करंज्या तळायच्या.
हा हा हा करंज्या म्हणतीस वय. पुरणाच्या करंज्या.
पुरणाच्या करंज्या.
हम्म हम्म हम्म
हम्म हम्म हम्म
बर बर बर. म्हणजे आपण करंजा गोड पण करू शकतो. आणि तिखट पण करू शकतो.
हो.
हा म्हणजे समोसा सारखं त्याच्यामध्ये मसाला भरून. सारण भरून. हम्म सामोशामध्ये तर भाजी असते. हे नसते कचोरी मध्ये
ते ते अस ते कचोरी झाली ती. हम्म पुरण घालून पण करता. तळले तर चालते. उकडले तर चालतेत. हो.
हम्म हम्म नागपंचमीला करतात ना ग हे कानोले म्हणतात ते ना.
मग उकडून उकडून पण करत्यात कोणीकड
नव्हे. नागपंचमीला करतात का? हम्म हम्म हम्म
तवा ठेवायचा नाही म्हणून कर तवा ठेवायचं नाही म्हणून करतात. उकडी तसं पण चालतंय असं पण चालत. दोन्ही पण वेगळ्या वेगळ्या होत. उकडलेले पुरणाचे पण करत्यात. पोळी लाटायची नाही म्हणून.
हा हा हा हा नागपंचमीला आता काय ते आधीच आदल्या दिवशी करून ठेवतेत. चिरूण ठेवतेत. कापुन ठेवतेत.
त्या दिवशी काही कापत नाही. चिरायचं नाही. करायचं नाही. तळायचं नाही. हम्म
हम्म हम्म हम्म
बर आणि काय माहिती पाहिजे. बा सगळं ठीक आहे. बसलंय टी व्ही बघत काय करायचं मग. हम्म
बर मुलांच्या परीक्षा झाल्या का
बले
सुट्टी लागली आता
होय
होबा
हम्म
चालतेय मग आणि काय मिळतेस
काय नाही बाकी सगळं टठीकय आता टी व्ही बघून घालाय क झपायचं
आता पावसाळा सुरू झाल्यावर झाडं लावले तर चालतात ना का आत्ता लागण होती ना पाऊस झाडांची छान झाडं येतात ना
वाज हम्म शेतकरी अ मिरचीची रोपटी लावते
हा
नाही क नाही
हा लागण करतात ना
हो
हम्म
आधी बीच येतात अस वापावररून मग त्याचीत रोपं करढून पुणालातात
बर
हम्
हम्म हम्म
ह हो नाही तरर पाणी पाणी असलं पाणी पण देतात पाऊस पण येतो नंतर
हम्म हम् हम्म
कपास प म कशावर पाला
हम्म हम ह
हम्
हम्म पाऊस सुरू झाला ते बरं झालं म शेतकऱ्यांसाठी आता
दरबला आहे
शेतकऱ्यांची लगभग सुरू होईल आता हम्म चालते मग बाकी घरातले सगळे बरे आहेत चालतेय मग ठीक आहे रात्री कितीला जपतय परत
झोपतच होते अर्ध्या तासत त उमरे वला टी व्ही बघायच काण टाळायला लागल उद पाहिजो